काय बोल ना
बोलके काय म्हणतेस
मस्त तू कसे आहेस
छा
चल आपण छान गुजरात
ह्
इकडे फिरून येऊया.
हॅलो काय चाललंय म्हणलं
ह
आवाज जातय तुझा
आहे क आबा येत नाही येत तम्ही ह
हॅलो गणपतीत काय काय तयारी काय काय चालू हम् गणपतीची तयारी काय काय म्हटलं
दर वेेळेस काहीतरी वेगळं
काय बनवते तेच सांगते यडिया दे कायतर अशी वेगळी हॅलो हॅलो
ह्
गणपतीत काय बनवते ते
आवाज हो सांगते की सांगते येतोय आवाज मला आवाज
हम्म हम्म
अच्छा वेगळं असं नाही माहिती सांग काय म्हणजे
मागची जी वॉल आहे ना त्याला ते पेपर पेपर मिळतात बग आपलं हे कसे असतात बेटांचीडिझाईन असते ना ह
हम् हम् हम्
दीड दिवस
अच्छा
कस आहे डिझाईन कर
आणि
पूर्ण काळ नव्हतंकाळा कलर दिला होता कसं केलं होतं
अच्छा
त्याच्यान जुन्या काळातल्या झोपडी अशी आहे आणि जुने का कसं घर असायचं अ चूल असायचं. काय म्हणतात त्याला आपल्याच्यात कडापे कसे असतात किचनमध्येध आता तसे तुम्ही रॅक असायची बघ नुसत ठेवायला त्याच्यामध्ये घरातच केलेलं असेयच तस करत ते कांदे लसुन वर बांधलेले असतात. जात असत घरात हा हा जुन्या काळात कसं घर असायचं तसं घर केलेलं मग एक चूल आणली होती त्याच्यावरती एक आहे गौरी ती मीच सगळं गौरी साड्या वगैरे नेसून होे बसवली होती खाली आणि ती अ भाकरी थापतीय असं किंवा चपाती लाटतेय असं एक दाखवून होतं म क्च्युली खरी खरी चपाती एखाली ठेवली होती आणि चुलीच्या इथं आग म्हणून आपल्या जटिन पेपर मिळतो मग ते जिलटिन पेपर टाक टकले होते त्याच्यामध्ये आणि खालून येलो कलर लाईट सोडला होता म्हणजे ते असं वाटत होत की आगत येतये त्याच्यातून खरच आणि त्याच्यावर तवा ठेवून त्याच्यावर एक छोटी चपाती म्हणजे एक भाजलेली भाजायला ठेवलेली अर्धी भाजलेली एका बाजून अशी चौपनी त्याच्यावर ठेवली होती आणि लाकडाचं उलत न परत लाकडा जे एका बाजूला चुलीचे दुसरं जे हे असतं तिथं एक पातेल ठेवून त्याच्यात अ भाजी आमटी वगैरे चालू आहे असं
म्हणजे देखाव पूर्ण स रि येल देखावा
हा हा आणि इकड दोघी जणी होत्या त्या अ हे करतायत लोणी काढताय असं गेल ते फळ वगैरे असं ते अशा टाईपच ते घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये असा कापूस वगैरे ठेवून लोणी निघाले असं दाखवत होत्या दोघी ते दोरी बन एक दोघी अशा उडतात मग अस हा तसं नाही पूर्वी लोणी तस काढायच हा ताक तसं काढायचे फुली असं फिरवून ते दोऱ्या बांधून असं मोठ्या प्रमाणात अस मोठ जुन्यागर काळात तस केलं तस खूप अ म्हणजेळ लागतो अगं आत्तापासून तयारी केली ना थोडी थोडी थोडी तर होती परत मागच्या वर्षी जी आहे ना अजून एक तर आम्ही तेव्हा अ हिमालयात दाखवला होता पूर्ण म्हणजे केदारनाथचं मंदिर तयार केलं होतं मी स्वतः घरात काडबोडच केदारनाथच मंदिर केलं होत तर त्याच्यावर थोडा कापूस म्हणजे स्नो म्हणून आपला ह्याच्यातला कापूस असतो बघ सॉफ्ट कॉईज मधला वेगळाच कॅपप्स असतो त
हो हो तो आता नवीन आल्याला का हा
हा मग तसं केलं तर वरती ढग म्हणून ये ना अ अशा वायर असतात आपल्या तारा असतात त्या गुंडाळून गोल गोल करून त्याच्या भोवती लाइटिंग उडाली होती माझ्या मिस््रांनी आणि बीरानी त्यामुळून आणि त्याच्यावरती कापूस लावला होता त्यामु वरती पण छान आणि मी श्रद्धानी अशा बसतय की तार वगैरे तयार कट केले होते ते चिकवले होते सगळीकडे आपल्यालाता ल्िटर पेपर मिळतात बु त्याचे स्टार तयार केले होते तसे स्टार चिकटवले होते आणि डोंगर तयार केले होते ते आपले काग हे कागद असतो वर्तमानपत्र आपलं त्याचे गोळे करायचे ते एकमेकांना चिकवले होते आणि वरून आपला साध्या पेप चून त्याला रंग दिला होता
अरे वा
आणि टिशू पेपर थोडासा म्हणजे त्याला तो इफेक्ट येतो व्हाईट कलरचा पेपर हे केलेला त्याला वाईट सीमेंट लावलं होतं त्यामुळे ते असं डोंगरा सारखं छान दिसून आणि त्याच्यावर थोडा कापूस वगैरे टाकला होता पर झाडं थोडी थोडी टाकली होती म्हणजे असं मधून मधून असं आहे अस आणि मग गणपती असा ते हिमालयात बसव लातात छान सुंदर डेकोरेशन केलं होत वेळ लागतो होत छान पण कस सगळ्यांनी कष्ट केले एकत्र कि ूप छान होऊ शकतो
सगळं होत ते हा त्याला जागा पण भरपूर लागली असेल ना
हो आता आमचा हॉल मोठा आहे ना त्याच्यामुळे कसं ते करून त्याची पुढे म गौरी बसवलं होत आणि मग एकदा मागच्या वर्षी गौरी म्हणजे एक सरस्वती बसवली होती आणि एक माग मागे साधं मंदिरच केलं होतं आणि पुढे सरस्वती आणि ह्याच्यात लक्ष सरस्वतीच्या हात वीणा व ती विणा घरातच तयार केली होती आणि लक्ष्मी महालक्ष्मी केली होती त तिच्या हातातून असे नाणी पडतय आणि खाली लाणी पण तयार केली होती आणि खाली तो एकतो आपलं हो गडवा असतो तिने हचा तांब्याचा त्याला गोल्डन कलर कागद लावला होता
अच्छा म्हणजे ते लग्नात वगैरे असतं बग सुरुवाती
हा कसं तयार केलं होतं आणि त्याच्यात ती नणी पडते असं ति दाखवलं होतं म्हणजे एका हातातून लक्ष्मीचे कशा हातातून नाणी पडलेल्या कस तयार केलं एक महालक्ष्मी आणि एक सिरल्स इतिहास केलं होत गौरी इतिहास शक्य नाही.
खूपच सुंदर आयडिया आहेत या.
बघाच या वर्षी काय ते अजून ठरवलेलं नाही. पण ठरलं की होतं एकदम छान.
वेगळं काहीतरी दरवर्षी करतात बाई.
ह छान असत पण छान होत. आणि त्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात, आणि खूप मजा येते. शे वेगवेगळे डेकोरेशन मग नाव वगैरे पण देते. पण शक्य तो मला एवढं माहित नाहीे कठंल द्यायंय नाव सगळे जण म्हणतात तुम्ही की नाव का देत आपल्या मुळ गोरी सजावटीसाठी.
हा हा हा हा दर पेपरला वगैरे असं.
हा प्राईज वगैरे मिळत किंवा पेपरला फोटो वगैरे येतात ना. त्यामुळे आणि काय म्हणजे तुमचं तसं असतं.
आमचं कसा आधा गणपती असतो म्हणजे गणपती ला शिवायचं नसतं म्हणजे सोहळ्यात असतं. ते सगळ ते
हो नाही आमचं पण कसं गणपती एकदा बसवला की मग परत गणपतीकडे सारख
नाही म्हणजे आमच्याकडे सजावट वगैरे काय करू देत नाही कारण
असतो हा प्रकार हो.
ते देवघरातच बसवतात ना गणपती?
हेंच्यात कसं आता इकडं पहिल्यापासूनच मोठंच बसवतात त्यामु हो आता पण तसच आहे.
हो हो ज्याच्या त्याच्या पद्धती असतात ना ग. शेवटी हम्म. त्यामुळे आम्ही सजावट वगैरे काही करू शकत नाही. फक्त एक लाइटिंगच हम्म.
तेवढे मोठे मोठे डेकोरेशन असतं काय कायचं सगळे सण दाखवतात. परत छोट्या छोट्या मावल्या वगैरे ठेऊन काय काय तयार करताय.
खूप काय काय असत आ गं, कोणी विठ्ठलाच हे करत
हो हो अख्खी वारीच्या वारी करतात परत एखाद काही वेगळं हे असेल असं काही आता मध्ये नाही का ते चांद्रयांचं मी केलं होत तर ते केलं होतं लोकांनी तेव्हा.
होते आमच्या तर वहिनींनी एका काय केलं तर माहिती का? अ नारळात म्हणजे रियल हे नारळाच्या शेंड्या त्याच्यापासून ते अं मोठ नारळ काढलेला म्हणजे त्यांनी पूर्ण तो नारळ दाखवला अर्ध्या नारळामध्ये ग गणपती बसला असं दाखवलं. अ सुंदर केलं होतं त्यांनी ते पण.
त्यांनी पण असंच दोन महिन्या आधी केलं होतं सगळं.
हो तसच तयारी करावी लागते एवढं जर करायचं असेल तर, आम्हाला म्हणजे आत्ता पर्यंत सगळ्यात वेळ लागला कि झोपडी कारण ती झोपडी सुद्धा आम्ही रीच बांधली होती स्वतः घरात जे जाऊन ते आणलं होत शेतात जाऊन म माझा एक भाऊ त्यांच शेत आहे तर त्यांच्या शेतातून जाऊन ते अ वाळलेलं गवत असत ते आणलं हो त गाडीवर म्हणजे ते नानाची मजा म्हणजे हे पुढं बसले होते गाडी चालवत होते. आणि मी माग अे उलटी बसले होते आणि मग ते गवत पकडलं होत पण लेखानेने बघितलं फोटो म्हणून काढला असतं माझं
शेतकरी नारण शेतकरी बायको
मोगल घातला हो मिीन त्याच्यामध्ये
अरे वा
त्यामुळे ते आम्हाला ती मला ते आठवलं की अजून हायला कसं आणलं होत सगळं
हम्म तर ते सगळ्यांची मदत असली की हो होऊन जात तस ते
हो तेच मोस्टली तसं होत आम्ही इथं असल्यामुळे आम्हाला जास्त होतो बिराणी जाऊ त्यांना सुट्ट्या जेव्हा होतील तेव्हा जाऊ लवकर येतील दिरांचं कसं ते लेक्चरर प्रोफेसर त्या म त्यांना सुट्ट्या जेव्हा लागते तेव्हा ते येतात
तेव्हा येणार बरोबर
हा मग ते सुट्टी काढून यावे लागते त्यांना मोठं असं
आणि आजकाल का असं पहिल्यासारखं सुट्ट्या मिळत पण नाहीत ना का आता
नाही नग आणि इलेक्ट्रिकची काम मग ती दोघ जण मिळून करतात पण लाइटिंग वगैरेच ते आम्ही नाही त्याच्यात नवीन असतो
हा ते सगळं
ते मग ते सगळं ते कारण ते बेसिक आधीच करून घ्यावं लागत ना सगळं मग मांडा मांडा
चालेल
घात काय बाकी काही नाही दो छान आहे हे पण हो नक्की नक्की हो छान आहे असतात छान मी तुला सांगतेच वेळ काढून ये माझ्याकडे
ना सहालेने
तेीच काय थांबकी जा थोडा वेळ बारा मिनिट
नाहीतरी आपण अशाबरोच गपम मारत असतो
हो ते तर आहे जोव ना आणि कसं होतं
र बघितलं वेगळी आयडिया तर मला दे मला सांगते असं अस पण मी बघितले असे तुमच्यात जर कोुणी करत असेल
आमच्यावर कसं आमच्यात शक्यत सोहळ्यातच असत
नाही किंवा मग तू आत्ता म्हणलीस ना वहिनी मी कुणी केलं
हा वहिनींनी त्या केलं होत ते पण त्यांचे पोर आहेत. नाही ते ते सारखं महाग